ते चालेय
हे व्यवसित
जेवला ए मस्त मस्त झाला.
अशा तब्येत वगैरे म एकदम मजा येत
फॅम कसे आहे.
आ सगळे ठीक आहेत
अ भाऊ भाऊ वगैरे आहेत ना तबी तबीत
सगळे व्यवस्थित आहेत
होओ हो
मा नाही काय म्हणता अक दिवसांनी कॉल केला
होय आठवण लिऊन खाली गेले तुमच्याकडे काय नाही निवांत जेवन आत्ता फिरत होतो
ह हा
मग कोलगला
अच्छ अच्ा अचछा
हा
मग काम वगैरे कशी चालुयत
काम वगैरे चालूय जरा असं लोड आहे आता
हा हा
हम्म चालय बर्या बेकी गव्हर्मेंट म्हटले असंच नाही निवांत अस म्हणता येत नाही पण हाय ठीक आहे.
माझ मेनू काय होता जेववाला
आ हं मोडाची भाजी
ह
बकरी बातम ट नॉर्मल
नॉर्मल रोजचं
हा होयर चूर कायता
हा आणि चलवासच
हा हा हा हां बाकीे तुम् जेवला
हो जेलो जास्टच
हा हा हा काय चाल आता जॉब वगैरे काय म्हणला
इवहेंट इवहेंट प्लॅनर
अच्ा अच्ा हा हा हा मग घरी लवकर दात हों मला काय
आह
घरी गयलावकरच होतो तुम्हाला
होय होय
हो का
नऊ वाजता म्हणजे सगळं रेडी जऊन म्ह
नाही चांगलं चांगलेचोडा आमचे बी घरी सेमच टायमिंग आहे साडेआठ पावणे नऊ क्च्युली थोडा जरा मित्राच म्हणजे इव्हेंट एक होता साखरपुडा अ त्या संदर्भात मी आलतो इकडं
कुठे
अ इकडे कोरुची मध्ये आहे एक हॉल आहेथ
हा हा हा
मग उद्याचीं लग्न आहे तिथंच आता त्यांचं साखरपुडा आणि ते हळद वगैरे कार्यक्रम चचाला आहे
हा हा
कसं ते खास मित्र म्हणल्यावर थोडस यालगते हा
मित्र पररिवार म्हणले ते सगळं ते तेच होत्या
हो नाही मण चालत नाही आरो देत आणि हम्म ह
फ्रेंड सर्कल आणि नाराज होणार आल नाही की
होय होय होय नाही आपल्याशिवाय त्यांना कोण नाहीचं ना
हो
पहिली गोष्ट लग्नात काय सगळी पाहून येतात वगैरे काय विषय नाही पण ह हळद म्हणा किंवा हे साखरपुडा हे जे छोटे छोटी कार्यक्रम आहे त्यात कोण येत नसते
होय ते खर एन्जॉय करत असत
हा एन्जॉय पण असतो आणि त्याला सपोर्ट पण त्याला पण बरं वाटते ना आपलं आपल्या कार्यक्रमात तंत्र आहे
होय होय
हम्म तुमच कध दि लगणार
तुमच्यासारखे मित्र असले तर मग झालेच की निवांतच असतील तेव
होय होय हो
म्र तुमच्यासारखी पाहिजे
आहे की तुमचा पण मित्रच आहे की मी हा तुम् काही कॉल वैे काही करत नाहीला बझी आवत तुम् थोडं
हो नाही जास्त कोॉल वगैरीे नसते मी कॉलोर नसते
बरं
एवढं पुरतं तेवढच
हा हा हा ह
मग आणि काय म्हन
बाकी तर बाकीची तब्येत ठीक आहे ना
होय
बरं जरा पावसाळा वगैरे चालू आहे सर्दी वगैरे तर चालू होते थोडी वातावरण वातावरण बघ बिघडलं ना थोडसं शरीराचं म्हणजे होतंय बिगडतंय
होय
हम्म
वातावरण बिघडते पूर्ण
हॅलो हा बोला की
वातावरण पूर्ण बिघडत
हो हो आणि आपल्याच नाही
आणि इथे तर प्रोसेस भरपूर आहेत नाही
अच्छाच्छा हां हां
त्यामुळे लय त्रास होतोय होय होय
हम्म बाकी भाऊ वगैरे काय करतोय बर काही नाही सहज कॉल केेलता
ह हां
कसं आहे काय बघूया म्हणलं तुम्ही मी काय कॉल करत नाही वगैरे
मग आणि काय
काय नाही लग्नाचं पण माझ्या बघाय चालू आहे
हा हा लग्न करून टाका लवकर
हो हो हो हो
आत्ता लग्न केला की मग चांगलंच आहे ओ लवकरच जेवढं होईल तेवढं
अ होय बरोबर आहे थोडं मुली मुलगी वगैरे द्यावेल ना
आई तुम्हाना कुठल्या मुली त्याना नाही
हा तो विषय तो विषय झाला तरी पण एक पालक विचार करतोय आपल्या मुलगी देताना दहा वेेळा हा भले त्याला नोकरी असू दे मग मुलग्याला नोकरी असू दे तिचं बॅकग्राऊंड किती पण चांगलं असू दे किंवा आई वडील मुलग्याचं आईवडील काय करतात या सगळ्या गोष्टी बघून करून अ एकाला दहा तोंडं हा पाहुणे वगैरे त्यांची दहा जणांचा दहा विचार मग असं थांबत असते
होय होय तर पूरींना पैसेवान पोरं लागतात
हा पैसेवान म्हणण्यापेक्षा पैसेवाण म्हणण्यापेक्षा मुलींची आणि मु मुलींपेक्षा मुलींच्या घरातल्यांची आईवडिलांची अपेक्षा भरपूर आहे
होय खरं एक प्रकारन त्यांचं बरोबर असते हो पोरगं पोरगं कायच करत नसेल मग का उपयोग त्याचा
नाही तो तो विषय साईट झाला पण पोरगं सगळं करत असून सुद्धा एक हा ठीक आहे आपल्या पण म्हणजे बहिणी वगैरे आहेत नाही असं नाही काय पण एक लिमिट असते बाबा अपेक्षेची अपेक्षा असते ना कुठली हो हा
बरोबर
मग ते ज क्रॉस जर केला तर मग ते म्हणजे व्यवहारिकदृष्ट्या ते बसत नाही गोष्टी
होय होय
पण तोंडावर जरी बोलत नसलं तरी इनडायरेक्टली बोलते या गोष्टी ह ना
होय होय
आता मुलगीची साधी डिग्री झाली डिग्री बी ए बीकॉम हा बीएस सी
हम
त्या मुलगीला पाहिजे गव्हर्नमेंट सर्व आणि ते स्वतःचा बंगला निर्वसनी वल सटल हे वीस बावीस वीस बावीस किंवा तेवीसा वर्षी हे सोपं राहिलं नाही आता त्या गोष्टीला बरोबर
होय होय होय
आ म म ह्या गोष्टी थोडं आम्ही असं बोलत नाही की बाबा पूर्णपणे नमतं घ्या घ्यावं मुलीनी पण थोडं का होईना नमतं हे घ्याल म्हणजे तडजोड ही पाहिजेलच ओ
होय वाय
हम्म
हे माात्र बरोब
म हा आता आमचं सगळं पूर्ण वेल सेटड आहे पप्पा मम्मी जॉबला आहेत मी जॉबला आहे अ घर चांगला मोठा आहे आरसेस दोन तीन प्लॉट आहे तु म्ही प्रॉपर्टी एक्सटर्नल प्रॉपर्टी हा दोन तीन प्लॉट ठ आम्ही निर्वेसणे आहे सगळं दिसाल चांगलं आहे तरी मी म्हणजे आ माझ्या स्थळामध्ये कणी एक ना एक कुठलं तरी म्हणजे ड्रॉबॅक काढायचं आणि ते मोडायचं हेच चालय आता
बघवत नाही लोकांना
हा ते तरर आहेगर
त्यात आजूबाज एवढ्या लवकर नाही लग्न एवढ लोकर नाही करा तुमच चाल
नाही चालायचा पण विषय नाही माझा सल्ला जर ऐ गला तर मग करून टाका लवकर कारण मुली पण बोम बोम चालायच या गोष्टी ह
वय होय
हम्म बाकी कॉले वगैरेस काय झालं तमचं
व्यवस्थित आहे व्यवस्थित आहे हा सगळं व्यवस्थित आहे म्हणलं
बर डिग्री होईल का या वर्षी कंप्लीट
होती होती सगळ वय होय
बर पुढं काय कराय ठरलं कायग
काय नाही बिझनेस झालायच
बरं
कुठला तर बारीक सारीक
काय विचार केला की नाही बिझनेस विषय काय
तस जरी विचार केला नाही करायचं पुढं
बरोबर आता सध्या इव्हेंटचं काम करत ना डेकोरेशन वगैरे बरं त्यामध्ये कसं आहे काय
त्यामध्ये म्हणजे जरा धावपळ जास्त असतो या
अच्छा अच्छा हा म्हणजे वर काय पण ऑर्डर वगैरे भेटून जातात बरं पण ते छान आहे ना म्हणजे इव्हेंट मध्ये हे करायचं
होय होय होय होय
मी स्वतःच आहे का मी दुसरीकडे कुठं
नाही नाही दुसरीकडे दुसरीकडे दुसरीकडे जॉबला होात
अच्छा अच्छा हा हा हा हा नाही मला ते वाटते रो पुढे कायचा स्कोप असेल त्यामध्ये
होय होय
हम्म बाकी
काय सगळं मजेत
हो का
वर
एक्झाम क आहे म का तुमची एक्झाम म्हणले लास्ट इयरची
पुढच्या महिन्यात
पुढच्या महिन्यात काय बर ठीक आहे मग माझ्या लग्नामध्ये इव्हेंट ला तुम्हाला मी बोलवतो जला सज सजवून द्या ना हा काय काय म्हणजे काय काय आपल्याकडे हे आहे सुविधा
जे पाहिजे ते डेकोर मिळणार तुम्हाना करून
हम्म डेकोरेशन सोडा नाही मंडप वगैरे
हा ते बि थोडंफार म्हणजे जास्त नसती ती
हा
फक्त डेकोर जास्त असते नाही
अच्छा छ हा तरी बी बाहेर किंवा घरापशी हे घालायला लागते ना
किरकोळ किरकोळ ते आम्ही व्हेंडरला सोडून देते होती
अच्छा अच्छाग आपली कोणतरी पार्टनर आहे दुसरी
ह
बरं
मग त्यांना जोडून दिले की ते त्यांचे त्यांनी करून जेतात नाही
हा हा हा ह
बारीक सारीक गोष्टी तु म्हणजे ते करायच नाही हो
बरोबर की बरोबर बरोबर
ते व्हेंडरांना सांगायचं त्यांचं त्यांनी बजेट ठरवतात त्यांच त्यांनी घेतात ते
म्हणजे आपलं डिपारमेंट वेगळं आहे आणि त्यांचं डिपार्टमेंट आणि बाकीच्यांचे डिपार्टमेंट वेगळा आहे
होय होय होय
बरं बर बर हा हा हां या गोष्टी मला थोड्या म्हणजे माहित नव्हत्या
हा हा हां
हा तर म्हणच विचारलं तरी साधारण खर्च किती आहे
म्हणजे
अ म्हणजे आता माझ्या लग्नाला जर हॉल आणि डेकोरेशन करायलां झालं तर साधारण खर्च किती येईल
डेकोरेशन वर असते पूर्ण
तरी साधारण
म्हणजे तुमचा क्राउड कितीचा असत
बरोबर आहे हा हां म्हणजे ते पॅकेज असते का पूर्ण
ह हा
अच्छ अच्ा हा हा हा हा काय आता ते आता आमची बगैरे पहिलाच इव्हेंट आहे हा माझ्या लग्नाचा त्यामु काय अंदाज नव्हता म्हणून तुम्हाला फक्त जस्ट विचारले मित्र म्हणून
ह हा
ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही का माझ्या वेला मी नक्की सांगतो तुम्हाला
हो ठीक आहे ठीक आहे
हो मगनी
काय नाही
हो
आच्या लग्नात कररा आपण ववस्थी सळं
नाही नाही तुम्ही कराल ते योग्य आ तुम्ही मित्रच आहे माझ तुम्ही काय हा.
पॅलेस पॅलेस उभा करूया तुमच्या हच्यात
शंभर टक्के शंभर टक्के. तुम्ही फक्त तेवढे योग्य बजेट ममध्ये जरा बघा.
होय होय शंभर टक्के.
हा हा हा बाकी मध्ये तुमच्याकडे